हा. येतोय येतोय. तुम्हाला येतोय माझा? येतोय ना? बरं, बरं बोला, बोला काय चाललंय? हा हा बर हा थोडा. प्रॉब्लेम येतोच ते रेंजचा आधण, मधन.
हम्म, हम्म.
हा किंवा दुसरा पण काही प्रॉब्लेम चालू असतो फोनमध्ये.
हो काय ऑफिसलाय का तुम्ही?
हा मी ऑफिसला आहे, तुम्ही काय करता?
हा ना नाही मी घरीच असते हो ताई शेती आहे आमची शेती करतो हो हा मग काल तेच मग ते मकाला बारी देऊन आलो होतो ना मग उशीरा अकरा वाजता ता वावरातून आल्या नंतर मग स्वयंपाक केला मग जेवण सगळच उशीर झाला आम हो म लवकर गेलो होतो ते उन्हाच्या आधी तिकडे गेलो होतो शेतात मग म्हटलं घरचं नंतर करू. तरी कपडे धुऊन गेले ती मग तिकडन आल्यावर स्वयंपाक केला मग बारा वाजता तर जेवण केले मग भांडे
अरे बाप रे एवढे सगळं काम घरी करता तुम्ही?
हा घरीच.
अरे बाप रे, हो हो का बापरे पण मग एवढं म्हणजे काम करून आल्यावर घरी आल्यावर परत स्वयंपाक करायचा.
इच्छाच नव्हती काल. इच्छाच अजिबात इच्छा नव्हती काल तर स्वयंपाक करावा म्हणून.
हां नाही पण मग तुम्हाला कोणी मदत नाही करत का?
आहे ना सासू, सासू बाई आहे ना. सासूबाई आहे, मिस्टर पण होते ना बाऱ्यावर पण ती कशी मका जास वाढली ना मग एक जण बारी देतो आणि एक जण सांगायला बस का पाणी आलंय मग बार दया असं.
हो का, अच्छा, अच्छा. ते बारं द्यायचं म्हणजे काय क असतं म्हणजे नक्कीच?
आहो पाणी चालू राहतं ना बाऱ्यावर तर मग बारीक केले राहत, तुम्ही बघितलेलं नाही का अजून?
नाही मला बारं म्हणजे काय तेच माहिती नाही? मक्याच शेत पण नाही बघितलेलं मी हा तुम्ही सांगा.
आता असं काही माहिती? मी काल तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवला असता मी मधी बसले होती मग कारण की इतकी उंच आहे मका त्याच्यात बसावं लागत मधी मग सांगावं लागत का बारं भरलं बर का बारं द्या.
हो का, हा हां हां म्हणजे पाणी द्यायचं का?
पाणी द्यायचं हां पाठ केलं राहतो आणि मग मोटरींचं पाणी चालू करायचं आणि मग बारी द्यायची एक, एक वाफा भरत चालायच असं.
हो का, अच्छा अच्छा, हां हां हां.
लग्न झाल्या, झाल्या ना मला ती मातीच म्हणजे तिथं राहत नव्हती बाऱ्यावर. सगळी निघून जायची पूर्ण म्हणजी पूर्ण ओली होऊन आणि माकून रहायची शेती मातीनी पूर्ण मी मला जमतच नव्हत सवय नव्हती ना. हा आता जमत आता काय वाटत नाही.
हां हां हां पण, पण मग तुम्हाला आवड
हो आवडतं, आवडतं आता मग बाहेर जाऊन नाही देती जॉब ला काम करायला मग
हां हा चांगलं आहे ना आणि शेतातलं काम म्हणजे असं असं म्हणजे आमच्या सारखीला तरी असं वाटतं छान मोकळं
नाही खरंच मज्जा येती, मज्जा येती आणि क ष्टाचं पण थोडं प्लॅन आहे.. नेमकी आहो आता मका द्यायला आली आणि भाव नाही त्याला सून जाते शेत
हो ना हो ते तर आहे म्हणजे शेत कऱ्यांचे खूप प्रश्न आहेत. नाही का? जे जे पण चांगलं पीक येतं ना त्याचच भाव नेमकं कोसळतो काहीतरी.
मग आता तिला बी किती महाग हो त त्याला पावडरी मारल्या, खाणं टाकल आणि आता नेमकी तोंडी घास आला ना आता बाजार नाही ते युद्धामुळं. हम्म
अरे बापरे! हो युद्धाचा परिणाम होतो म्हणा हा सगळीकडेच चालू आहे. ते तर हा पण असं पण आपल्याकडे शेती मालाला जास्त असं हे नाहीचय म्हणजे भाव नाहीचय म्हणजे तसं बघितलं तर आपला देश म्हणजे शेती प्रधान देश आहे. नाही का? आणि शेत शेती मलाला भाव नाही पाहिजेत
तेच तर शेतकऱ्याला एवढं उन्हात कष्ट करावं लागतं काय
हो ना
आणि आता गहू लोकांचे गहू निघाले आता गव्हाला कुठे एवढे मार्केट आहे. गहू पण स्वस्तच आहे ना पंचवीस रुपय पर्यंत बावीस पंचवीस असा मग काय परवडतं त्या शेतकऱ्यांला
शेतकऱ्यांना परवडत नाही पण हे जे मधले लोक असता ना विकणारे वगैरे एजंट टाईप वगैरे ते त्यांच व्यवस्थित होत म्हणजे आम्ही जे कस्टमर हा गिराईक जे घेतात त्यांना पण महागात पडतं शेतकऱ्यांना पण महागात
महागात पडतं
मग कोणाचं फावतं ते मधले ब्रोकर वगैरे हम्म त्यांचाच फायदा होतो बरोबर आहे हम्म हो ना. हां अजून काय काय करता मग तुम्ही शेतामध्ये दुसरं कसलं पीक?
आमच तो म्हणजे शेती आमची थोडीच आहे मग आम्ही मग मका लावली या वर्षी आणि थोडा गहू केला होता आता गहू काढायला मशी- न यायला अजून दोन तीन दिवसांनी येणारे
हा हा हा ते असं खरीप रब्बी असं काही असतं ना. म्हणजे एका सीझनमध्ये खरीपाचं पीक घ्यायचं एकामध्ये रब्बीचं असं काही असतं.
नाही नाही तसं काही नाही तसं काही नाही आपल्या मनावर आपण कोणतंही पीक काढू शकतो. आता आम्ही उन्हाळ्यात कस फक्त गहु करतो मका करतो आणि पावसाळ्यात सोयाबीन असती.
हो का अच्छा अच्छा पण मग असे तुम्ही असे बागायती आहे त वगैरे असं तर द्राक्ष वगैरे असं नाही घेत का बरं बरं अच्छा अच्छा त्याच्यासाठी म्हणजे ते वातावरण लागतं. तसं नाही आहे का तुमच्याकडे
नाही वातावरण पण आहे, आहे ना चुलात, चुलत दिराणी लावला आता भात.
हो का हा त्याच्यामध्ये जरा हा कष्ट त्याच्यात जास्त आहे. हो ते तर आहे हो हो. आणि एखादा पाऊस आला कि म ते सगळंत जात ह ना हो. सगळं जात ते आहे म्हणा.
असं वाटत हे बरं आहे म आपलं. थोडं, थोडं त्याच्यात तेवढं घालण्यापेक्षा अस.
हो. मग तुम्हाला रोज जायला लागतं का शेतावरती? हां असं.
आणि मग तेव्हाच आता ते चार, पाच दिवस आहे देतो पाणी. चार, पाच दिवस झाले का परत जायचं म दोन, एक दिवस जातात त्या- त्याच्यातच जात दोन, एक दिवस.
बर बर हा मग इतर वेळेला काय करता मग?
मग आपल्या घरातलंच हे चालुय वाळवणाचं काम करायचं आज मसाला
अच्छा हो का ते पण करता का तुम्ही घरी? हा घरापुरता हा नाही, नाही घरापुरता का होईना. करता पण तुम्ही हा.
त असं बाहेर नाही देत बनवायला ह. म आज मसाला केला म आता बसले म्हटलं दोन, तीन कॉल बाकी करायची म्हंटलं करून घेऊ.
हा हा तुम्ही वडे, पापड हे पण करता का वडे, पापड वगैरे अ?
सगळं झाले पापड झाले, कुडाळ्या झाल्या, बटाट्याचे झालं बनवून सगळं सगळं झालं भरून आता काय?
अरे वा हो का हा. आमच्या इकडे असं पदार्थ बनवणं म्हणजे ते कोणाकडन घ्यायचं एवढंच काम असतं. विकत घ्यायचं.
अ ह ह असं आता तुम्ही जॉबला आहे ना वो ताई मग तुम्हाला वेळ पण नाही नसतो ना?
हो नाही म्हणजे मी तरी ठीक आहे माझ्या आजूबाजूच्या मै त्रिणी आहेत ना बिल्डिंग मधल्या घरीच असतात पण त्या काही नाही करत. कुठून विकत घ्यायचं कधी जायचं याच्यावरच त्यांचं हे असतं आणि ते म्हणतात उन्हाळ्याचे काम बाकी आहेत पण काम काय तर हे विकत घेऊन यायचं दुकानातून.
काम बाकी असत बसं म्हणत ते हो ना हा हम्म.
थोडं तेनी घरच्या घरी बनवायला पाहिजे, हो क नाई?
हा हो अगदी, अगदी मला तर खूप हाऊस वाटतेय बनवायला पाहिजे आपलं, आपलं. म्हणजे कसं आपलं बरं असतं ना आपण केलेलं कधी चांगलं घर घरच्यांसाठी ते तर आहेच हा. हा पुरत नाही आणि क्वालिटी पण त्याचं नाही का कसं असेल कसं करतात कशा याच्यामध्ये स्वच्छता वगैरे काहीच सांगता येत नाही आपल्याला. हम्म, घरी केलेलं कधीही चांगलं. हा, मग तुम्ही काय एखादा छंद स्वतःचा जोपासता का? आहे कसला छंद वगैरे तुम्हाला?
छंद जोपासयला वेळच नसतो ना. म्हणजे यांना असा आता बाहेर जाण हा बर खूप छंद वाटतो फिर फिरायला तर आवडती मला जास्त फिरायला जास्त आवडत पण फिरूनच देते.
हां हां हां. बर बर होय. हां हां नाही आपले छंद आपणच हे करायचे असतात आहो. ताई हां आपल्याला एखादी आवड असली ना ते आपली आपणच कोणीतरी आपल्याला सपोर्ट करेल अस आपण विचार करत राहिल ना मग ते काही नाही होत. खरय ना हॅलो हॅलो हॅलो
नाही नाही हे पण अगदी बरोबर जाईल आमच्या ह्यांना जर म्हंटल ना
हॅलो हा येतोय आवाज? हा हो का हां हां त्याच्यामुळे ते बहुतेक कट होऊन जात मला वाटत हां हां हां हां बोला ना.
बाकी अजून काय करता मग तुम्ही जॉबच?
हां जॉब आणि घरच बाकी नाही काही करत हां. त्याच्यातच वेळ जातो ना माझा सकाळी म्हणजे पूर्ण साडेनऊ ते सहा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये असते.
हम्म
घरी गेल्यावर बाकी घरच बघायच तरी घरच मी खु खूप नाही फक्त स्वयंपाकच करते बाकीतर घेतली बाई लावून घेतली मग काय.
मग आता काय करणार ये इकड पण दिवसभर मग
मग हो ना एवढा स्टॅमिना नाही पण मी बघितलय म्हणजे आता मी हे म्हणते अस.
हम्म
मी काही काही बायका बघितल्याय म्हणजे सगळे आमच्याकडे ज्या मावशी येतात ना ऑफिसमध्ये ते बऱ्याच घरातल्या स्वयंपाकाचे बाकी की धुण्या भांड्याची काम करून त्या आमच्या ऑफिसमध्ये येतात. इथल पण झाडू फरशी वगैरे करतात त्यांच्या स्वतःच्या घरच म्हणजे खूप कष्ट करतात काही.
अहो काही काही बायांमध्ये एवढी कॅपॅसिटी कशी असते काय माहिती? हो ना थकत थकत नाही का ओ त्या बाया थकती नाही का अशा.
मलाही समजत नाही मी माझ आमच चार लोकांच करत करत मी जाम होऊन जाते.
मग तेच ना नाही हो थकतस माणूस ना मंग नको वाटत परत दुसर दुसर काम करायची इच्छा नाही होत कधी कधी काही काही बायांनी एवढी ते तर कॅपॅसिटी कशी काय माहिती?
हा असते कस करता काय माहित. पण मग तुम्हाला सुट्टीच वगैरे अस कुठ बाहेर जायला मिळत का?
हो हो आम्ही फिरतो ना म्हणजे मिस्टरा एक मित्रांची जोडी आहे त्यांची जोडी आणि आम्ही फिरतो ना.
हो का नाही पण मग तेव्हा शेतीच वगैरे काय अस ब
हो ते आता शेतीच आता ही मका गेली का परत एक दोन महिना वावर तापून द्यावा लागत ना मग तेव्हा काहीच कराव नाही लागत. थोड तापून द्याव लागत वावर मग त्यावेेळेस फिरून यायच कुठ जायच असल तर. आता पंधरा दिवसनी गेली का मग जाऊन येऊ कुठ तरी आठ एक दिवस
हो का हा नाही मग तुम्ही फिरायला म्हणजे असं कुठ ते नातेवाईकांकडे जाता की असं कुठं
नाही नाही असं बाहेर जातो ना आता आम्ही दोन तन तीन महिने झाले रायगड गेलो होतो गणपतीपुळे चार पाच दिवस गेलो होतो हम्म
इकडे हां बरोबर हां हां
फिरायचं नाही का
फिरता फिरायचं काही नाही बरोबर हम्म
कोण बोलताय एक मिनिट
हा माझं पण तसच जास्त फिरणं नाही होत पण ठीक आहे जसा वेळ मिळतो तसा जाऊन येतो आम्ही हा
मी पण
हां बरोबर मुलांच्या सुट्ट्या वगैरे तुमचं फिरणं होतं का ऍडजस्ट
हो आता मुलगा मोठा झाला जॉबला जातो तो पण
जॉब करतो का अच्छा अच्छा बरं बरं मग का प्रॉब्लेम नाही
आणि सासूबाई आहे घरात आम्ही चौघंच आहे ना आणि मग आम्ही दोघं फिरायला गेलो हो मग आजी आणि नातू राहतात दोघे घरी
हो का चांगलंय चांगलंय चांगलंय नाही तर तो एक प्रॉब्लेम हा आपल्याला वेळ असतो त्या मुलांना नसतो हा
लहान होता तो पर्यंत नाही गेलो आम्ही कुठे फिरायला पण आता तो एकटा फिरतो लांब लांब मग तू आमच्या बरोबर नाही येत पहिलं कस आम्ही कुठे फिरायला जायचं म्हटलं तो आमच्या मागे लागायचा
मग मुलाना जाय असंच अस्त आईवडलांशिवाय कोण असत त्यांना. हो का हो का. का अरे वा चांगलं ना.
हा तस नाही काय आता म राहता आता दोघं जण घरी आजी.
हो का हा हा हा.
देेत करून त्यांचं सगळं डबा बदल
हो का हां हां बरं हा‌
आहे की अजून.